हॅलो, काय चाललय आवाज येतोय ना?
बोला ना, तुमची आठवण झाली होती नेमका तुमचा फोन आला.
अच्छा, काय चाललय?
ह काही नाही आता हे चाललंय काहीतरी काय? भाजीवाला आला होता. विषय चालले.
भाजीपाला एवढा महाग झालाय का विचारायचं नाही?
तेच ना भरपूरच महाग, महागाई सगळीकडेच म्हणजे सगळ्या बाबतीत सर्व महाग केलाय.
हा, ना. सर्वच महाग झाले, भाजीपाला नाही तुम्ही सांगा ना पाऊसच नाही इथं काय होणार हाय?
तेच ना, आणि आता पाऊस नाही, पडल्यावर आता ह्याच्यानंतर तर अजूनच महाग होणार आहे सर्व आत्ता जेवढी महागाही आहे, नंतर तर किती होणार?
आतापर्यंत चांगले सात तारखेपासून आतापर्यंत, चांगले पाऊस पडत असतात दरवर्षी- अजून पाऊसच नाही झालेला?
तेच ना या वर्ष भरपूरच लेट.
होण त्याच्यामुळे आणि अ मेथी गेली ना मी- तिची भाजी तीस रुपये जुडी. अहो, आता तीस आहे थोडे्या दिवसात अजून दहा, आठ, पंधरा दिवसात जर मेथी नाही आली ना, आठ दिवस जरी नाही आले व्हय ना पन्नास रुपयला मेथी होईल. आणि एका मधी मग एक मधी काहीच होत नाही.
काहीच नाही आणि ती भाजी म्हणजे अ. भाजी शिजल्यावर किती होते? थोडी एकदम ती नाही पुरत
अहो दोन हे बघ का जरी चार माणसं जरी आपण असलो तरी दोन गड गड्या पाहिजे आपल्याला दोन गड्या घ्याव्या लागतात आणि दोन गड्याचं कसं म्हणजे दोन गड्याची भाजी पुरती, नाहीत पुरत भाजी पण पुरत नाही. म्हणजे शंभर रुपयाची भाजी.
आणि पालेभाज्या कशा म्हणजे चांगलं आहे, जास्त खायलाच पाहिजे, पालेभाज्या पण पाले भाज्या खायच्या कुठून एवढी महागाई आहे.
महागाई आहे, ते नु आन ते नॉनव्हेज खाय खायचं कंटाळा येतो. नॉनव्हेज किती दिवस खाणार आहे, ठीकए आठवड्यातले एक दिवस दोन दिवस खाऊ शकतो. आपण नॉनव्हेज पण ती पण अ नॉनव्हेज कंटिन्यू नॉनव्हेज खाणं, हे पण शरीरासाठी हानिकारक आहे ना?
वाऱाला नॉन व्हेज खातो, पण उपवासाच्या वाऱाला आपल्याला व्हेजच खायला पाहिजे.
हा व वेजच पाहिजे ठीक ते आ रविवारच ठीकए आ बुधवारच ठीकए मंगळवारच च ठीक आहे पण गुरुवार, शुक्रवार, शनिवार, सोमवार चार वार तर आपल्याला भाजीच पाहिजे. विशाल ते पण आहे, ती पण आहे ना
आणि आपण काय टॅमॅटो वगैरे पण आता भरपूरच महाग आणि आपल्याला म्हणजे प्रत्येकऽऽऽ म्ह ते काहीही जेवण करत असतो का टॅमॅटो हा पहिला लागतोच..
टॅमॅटो साठ रुपये किलो, साठ रुपये सकाळच्या भाजी मार्केऽऽऽ र्केट मध्ये साठ रुपये किलो होते. किलो मध्ये जास्तीत जास्त आठ नाही तर नऊ टमाटे दहाऽऽ दहा जास्तीऽऽ अशी अऽऽव्यवस्थित आपले हे घेतले तर नऊ दहा टमाटे येतात जास्तीत जास्त आणि अ सांगा तुम्ही काय होणार दहा याच्यामध्ये?
काहीच नाही. आणि आपल्याला तेच ना सगल्यात टाकायला लागतो टॅमॅटो
टॅमॅटो लागतो.
तेच ना कुठला पदार्थ नाय असा, कि त्यात टॅमेटो नाय लागत.
हो ना, अ तेच मग, आता तेच चालू होतं कोथंबीर. कोथंबीर घेतली ना, तर कोथंबीर चाळीस रुपयाला दिले.
हा. कोथिंबिरची आणि ती गट्टी बांधतात, त्यात पण जास्त नसते थोडीशीच असते.
थोडीशी जास्तय,, खराबच जास्त असत जवळ. वगैरे, कशीपण आणतात ना उपटून डायरेक्ट बांधलेले असते. आणि त्याच्यामध्ये निसून वगैरेऽऽ एवढी एवढी छोटऽऽशी,, छोटीशी होऊन जाते. दोन, तीन भाज्यांना. जा दोन, तीन भाज्यांना गेली की हे झालेऽऽ पण आता पोहे करतो आपण, ऽऽ पराठे वगैरे मुलांना दब्याला द्यावा लागतो. नाश्याला पराठे करून द्याव लागतात,, आणि मग त्याच्यामुळे ती कोथिंबीर तर लागतेच ना.
हो, इतकं म्हणजे मागे ऽऽमहागाय म्हणजे सगळ्याच गोष्टी इतक्या कि मागय हे दुष्काळनी अं
भाजी तर भाजी हा बोला.
ह, आणि दुष्काळाने काय झालेय सर्वसाधारण अंज कुुटुंब आहेत म मध्यम वर्गीय कुटुंब त्यांच मरण झालंय ओ म्हणजे दाखव. त पण येत नाही. आणि ऽऽऽम्हणजे असं आहे म्हणून दाखवता पण येत नाही, आणि भेटतही नाही.
इकडे वररा असं झालंय मध्यमवर्गीला,, ठीक आहे एखादा गरीब माणूस म्हणतो माझी परिस्थिती म्हणजे एखादा गरीब आहे. तू म्हणतो माझी परिस्थिती खूप नाजूक आहे मला असं, असं आहे. सरकारला तो भांडतो. श्रीमंत माणसाला काही गरज नाही... पण हेिळसांड,, सगळ्यात मध्यम वर्गीयाची हिळसांड होते.
तेच ना त्यांना म्हणजे प्रॉब्लेम आहे आता आपण आपल्यासारख लोक पण घेऊ शकतो. परीस्थिती खाली आहे त्यांना किती प्रॉब्लेम येत असल. एवढं महागाई वाढले तर आपणच एवढा विचार करतो. की काय लोक किती हे करत असतील मग.
किती, किती मग तेच ना मग, आणि विचार करण्याची गोष्ट े या पहा कधीच नाही, अंड्याच आता आमच्या इकडे अंड सहा रुपयाच्या वरती जास्त खूप. कडक झाले ना,, तर सहा रुपयला गावरान अंड सहा रुपयला विचार करण्याची गोष्टय आता पंध रुपये पंधरा रुपये. इकडे पंधरा रुपये झालं,,, सहा, सात रुपयाचं अंड पंधरा रुपय
पंधरा रुपयेला, बापरे!, आमच्या इथे ते आठ रुपये किंमत या. पण ते आठ रुपये पण असं म्हणजे अस विचारऽऽ विचार करायलाच लागत,, ह्या म्हणजे पहिले भरपूर कमी किंमत होती. आता अंड्याची पण किंमत वाढत चालली,, म्हणजे घ्यायला पणऽऽ अस विचार करतो की घ्यायच की नाही, खायच की नाही, अंड्याची माहागाईऽऽ एवढी झाली.
आवो पहिलं विचार पहिले एक रुप रला अंड होत मला एक रुपयाला अंडा असल्यापासून समजते. एक रुपयाला अंडा आणायचो आणायचो आम्ही दुकानामधून चार अंडे आणले की झालं आमचं काम.
ह. हो आता त्याच अंड्यांना म्हणजे चार रुपये दिले तरी एक अंडा नाही येणार असं झालंय.
हो ना आता आता त्यांना ज म्हणालं ना. कि ठीक आहे बाबा पंधरा रुपयाला नाही दहा रुपयाला अंड द्या दहा रुपयाला पण अंड द्या. देत नाही म्हणतात आमचे मुंबई पुण्याला म्हंणे वीस रुपयला पंचवीस रुपयाला एक अंड जात अरे मुंबई पुण्याची लोक वीस. वीस रुपय पंचवीस रुपयाने अंडे कसे खाताय विचार करायची गोष्टाय नवरा पण काम करतो बायको पण त्यांना खायला तर काय टाईम भेटतो म्हणजे त्यांच जे कमतय ते अ याच्यामध्येच जाते भाड्यामध्ये अ भाड्याने राहतात एक तर स्वतःच घर नसतं शिटीला.
ह ना. ते आता तू हा बोला सार हा बोला येतोय ना. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज नाही येत हॅलो हॅलो हम्
हॅलो आवाज कमी येतोय आवाज कमी येतोय हो आता येतोय मध्येच ब्रेक झाला काय झालं काय माहितीय मध्येच आवज आपला ब्रेक झाला होता
म्ला पण नव्हता येत हा येतोय
आणि काय झालं माहिती का म्हणजे शहरात लोक दोघ पण काम करतात भाड्याने राहतात आणि कस त्यांच म्हणजे किती म्हणजे मेहनत आहे त्यांची पाठीमागे म्हणजे किती बचत म्हणजे काय किती बचत करायची कस खायच काय ना म्हणजे प्रश्न पडतो विचार जर केला तर आज काल आपण तरी म्हणजे गावच्या लेवला म्हणजे आम्हीतरी आम्ही गावच्या लेवलला रहातोय ठीकय भाजीपाला इकडून विकत नाई बाजारातून विकत नाई आणला काय एखाद्या शेतामधून कधी कधी गेलं गावाकड चार भाज्या आणल्या तर दोन दिवस जात ुकून जातात दोन दिवस
ब
असं होऊन जातं पण शहराच्या अ शहराच्या ठिकाणी खूप अवघड आहे हो
आपल्याला म्हणजे आ आम्हाला पण म्हणजे असं बाहेरूनच घ्यायला लागत
हो
त माार
तुमच्याकड कसं आहे भाजीपाल्याचं कसं आहे भाजीपाला शेती वगैरे कुठे म्हणजे तुम्ही असं गार्डन गार्डन वगैरे केलेल आहे का म्हणजे कुठ आप
हा आम्ही नाही ना लावत आमच्या इथ असं कस आम्ही गावात असं म्हणजे बाजूला जागत नाही पूर्ण सगळे घर जवळ जवळच आहेत ना ह सगळी घर जवळ जवळ आहेत आमच्या जागा नाय आम्हाला
त्याच्यामध्ये कुंड्यांमध्ये कुंड्यांमध्ये वगैरे असं काही लावत नाही
नाही ना आमच्या इथ नाही माझ्या इथ अस म्हणजे तुलाच पण नाही जगत. जेवढ्या आणल्यात ना तेवढ्या पूर्ण मरून गेल्यात ऊनच नाहीयेत म्हणजे माझ्या ओटीवर ऊनच नाहीयेत. म्हणजे उन्हाना शिवाय पण नाही ऊन आल्या तसं घर आहे ना समोर - चारी बाजूला घर पडतोय.
हां हां हां हां हां
म्हणून ऊन नाही येत म त्या मु कोणत्याच झाड म जगत नाही जगत - नाही म्हणून मग मी आता आणतच नाही कारण का मग कशाला सारखं ते जगत नाही माहिती असून आपण खू -
हा मग नाही म्हणजे मग हे करायची सावली - किली झाडं आणायचे सावलीमध्ये पण भरपूर येतय सावलीमध्ये पण -
बाकी
फक्त त्यांना ऊन- ऊन अजिबात नाही लागत अशी पण आहेत ना काही!
हां म्हणजे अ थोडाफार ऊन येतो पण जसं म्हणजे कसं काय काय ऊन लागतो तसं नाही. हम्म
हा हा हा नाही काही काही भाजीपाला असा पण आहे. लई झालं ओ झोप येईना ऊन असा पण वाढतो पण ऊन नाही लागत तरी सुद्धा सुद्धा येत असं पण आहेत काही म्हणजे बाळ्याबाज्या वगैरे - आहेत त्यांना उन्हाची फक्त हवा भेटली ना तरी चालते आणि - असे म्हणजे घरातली पण झाडं असतात कि ते त्यांच्यामध्ये पण झाडांशिवाय पाहिज नव्हती अजून का ओ - ना झाडे पाहिजे घरामध्ये
भरपूर सगळ्याच गोष्टी महाग होत चालल्यात आणि मग जाम विचार करून घ्यायला लागत सर्व
हा -हा
आमच्या इकडे पण टामॅटो ह हो मला पण तशी बोलून छान वाटलं!
हॅलो
हा बोला चांगलं वाटलं बोलू ना -
हो चालते ठीक आहे.
हा चालेल धन्यवाद.